हॅलो!
येतोय का आवाज?
हो येतोये ताई आवाज.
हा हा हा, बोला, बोला काय म्हणता?
अ आपण जर मोबाईलवर बोललो त चालेल.
हो चालेल ना.
हं! जर मोबाईलचा वापर आपल्याला जर कमी करायचा असेल, तर आपण त्याच्यासाठी काय काय उपाय करता येईल.
बरोबर, बरोबर, बरोबर, बरोबर चालेल चालेल.
हू हू!
अ जर मोबाईल आपल्याला जर वापर कमी करायचा असेल ना. तर आपण वेगवेगळे छंद पण जोपासू शकतो, की जेणेकरून आप पण मोबाईल दूर राहील आपला.
हू हू हू हू! त्यामध्ये जसं की वाचनही येऊ शकत. त्यानंतर. आपल्याला जर विणकामाची, आवड असेल तर आपण ते करू शकतो.
हो! सकाळी बरेच जनं काय करता, उठल्यावर पहिले व्यायाम नाही करत.
ह मोबाईल बघतात बरोबर आहे
जर आपण व्यायाम केला तर तो सकाळचा वेळ कामी येईल आपला.
बरोबर आहे. तेवढच त्या तेवढ्या वेळे पुरत बा आपण मोबाईल पासूनही दूर राहू. आणि व्यायामामुळे आपल्याला शारीरिक फायदा पण होईल.
हो डबल फायदा होतोय म्हणजे इथे. तसच आपण वॉकला जातो. ते पण करू शकतो तसं.
बरोबर आहे. वॉकला गेल्यानंतर आपल्याला तिथे दोन व्यक्ती भेटतात तर त्यांच्याशी संभ -संभाषण करता करता कसा वेळ निघून जातो. तेही आपल्याला कळत नाही. आणि टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यात म्हणजे. त्या गोष्टींपेक्षा माणसांच आपल्याला कधी पण उपयोग चांगलाच होईल बुवा असा. घेवा ना तुन बरोबर आहे ना? कारण इथे भावनाच - - समजून घेतलं जातं.
येस. मोबाईलमध्ये आपण. किती पण चॅटिंग केली तरी त्या ज्या मेन आ आपला म्हणजे
बरोबर. जे बोलून भावना व्यक्त होतात ना त्या अशा टायपिंग करून नाही होत.
नाही होत. आणि बराच वेळा
हम - हम बोला -बोला.
बऱ्याच वेळा काय होतं? गैरसमोज होतात. टायपिंग करून आपण जे बोलतो ना त्याने.
बरं बरं बर. आणि कसं होतं की समोरासमोर माणूस असत ना तर माणूस एकमेकाला चांगलं समजून घेतो.
हम्म. तेच.
कधी कधी कमी शब्दात माणूस नीसत बघूनही भरपूर काही बोलून जातो. अस हा. तेच तेच बरोबर बराय.
किंवा मग आठवड्यातून एक दिवस असा ठेवायचा किंवा मग रोज जरी आपण एखादा अं एखादी वेळ अशी ठरवायची? का ज्या वेळेमध्ये आपण अजिबातच मोबाईलला हात लावायचं नाही.
बरं बरं बर.
किंवा मग आठवड्यातून एक दिवस असा ठेवायचा का ज्या दिवशी मोबाईलचा उपवास असेल असं.
हा ही पण एक आयडिया चांगली य ह मोबाईल चा उपवास. मोबाईलचा पण एक उपवास ठेवायचा. बरबर बरेबर हे भारीय ह.
हा तर मग तसं ठेवलं तर कदाचित हळूहळू सवय होईल.
होईल बरोबर आहे ना? जितका आवश्यक आहे ना तितकाच वापरावा. कारण आहे ती काळाची गरज पण अ गरजेपुरताच ओ अतिरेक म्हंट म्हल्यानंतर मग तो माणसा माणसांमध्ये अंतर पाडतोय.
ते जस लहान लहान मुलं काय करतात? सारखं जाऊन फ्रीज उघडतात- हं. काहीच नसतं त्यामध्ये. तस माणसाचं झालंय.
टिंग वाजलं तरी असं वाटतं की बघाव लगेच पटकन. कुणाचा मॅसेजए.
म्हणजे नाही आवाज आला तरी पण माणूस डोकून बघ-
बरोबर ए. बरोबर बरोबर. ती इतकी सवय झालेली त्या- - ची की बाज- -जूला अस, असला तरी माणूस टीव्ही पाहत असला तरी मोबाईलला दोन वेळा चे - -क करणारच. हम्. हम्म.
आणि आपण आजकाल अ अलार्म पण काय करतो? मोबाईलवरच सेट- करतो. पहिले कसं छोटस घड्याळ असायचं. आणि- त्यावर आपण अलार्म लावायचो. त्यामुळे अलार्म वाजला की पहिला मोबाईल हातात येतो आपल्या.
आता तेे त बरोबर आहे ना?
हं. ती सवय आपण खर तर मोडायला पाहिजे.
हम्. हम. हम. ॲक्च्युली स्क्रीनचा स्क्रीन टायमिंग जास्त झाला तर, डोळ्यांनाही त्रास होतात. त्यामुळे- शक्यतो तर, पुस्तकांमधन आपण भरपूर ज्ञान घेऊ शकतो.
घेऊ शकतो. खरंच आहे ना. काय आता आजकाल वेगवेगळे ऍप्स आलेले आहेत. सोशल मीडियावर भरपूर काही असतं त्यामुळे-
मोबाईलच्या वापरामुळे ना वाचन खूप कमी होऊन गेलं मुलांचं. त्यामुळे ना शिक- -क्षणामध्ये पण मुलांना ए ना अशी- की ओढ राहिली नाही. हं. तेच तर ना.
त्यांना त्या शिक्षणाचं आता अजिबातच महत्त्व राहिलेलं नाहीए. असं म्हटलं तरी चालेल.
कारण कसं झालं? आता ह्या जेवढया आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अनुभव- -तो. त्यामध्ये पण बघा मुलांना एम सी क्यूज येत.
हं.
फक्त टीक करायच. झाला प्रश्न सॉल्व. तस ते - जर थेरॉटिकल नॉलेज रायटिंग स्किल्समधून- जर मुलांना सांगितलं. तर त्यांना शब्द संग्रह नसल्यामुळे व्यवस्थित- त उत्तरं नाही लिहीता येत.
नाही लिहिता येत. बरोबर ए. म्हजे डिस्क्रिप्टिव टाईप- पण पाहिजे खरं तर परीक्षा-
तेच आहे. त्याने किती नॉलेज तुम्हाला त्या विषयाच सखोल आहे. ते पण कळतं ना?
ते कळत.
मल्टिपल चॉईसमुळं काय झालं? की- तेवढं तेवढ्यात लिमिटेड काय? आणि हं. एक टीक केलं संपला विषय.
आणि त्यात काय होतं? मल्टिपल चॉईसमध्ये अ- एखादा म्हणजे- अं. हुशार नसेल ना? तरी पण तो त्यामध्ये पास आउट होऊन जातो.
येस. म्हणजे ते म्हणतो ना आपण? तुक्के लावले आणि नशिबाने साथ दिली.
बस. तशीच गोष्ट आहे ही.
पण तसं नसायला पाहिजे ऍक्च्युली.
तेच ना.
तुम्हाला प्रत्येक विषयाच नॉलेज आहे ना सखोल पाहिजे आणि ते मांडता पण आलं पाहिजे. अस ये.
आपण असं पण करू शकतो की, अ जे, फक्त आपले आवश्यक कॉल जे असतील दिवस भरातले. तेवढेच आपण रिसिव्ह करायचे किंवा, जे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतात ना सारखे.
हम् हम.
ते आपण बंदच करून ठेवले तर, बऱ्यापैकी म्हणजे आपलं मोबाईलमध्ये सारखं सारखं बघणं बंद होईल, हम्म. नोटिफिकेशन ने काय होत, आपण वाजला की लगेच मोबाईल बक तो वाजलं टिंग वाजलं की लगेच बघतो, केंद्रित होत, हेच.
आणि कधी कधी काय होतं की
हम्.
चौघ जण बसलेलं असतात. त्याच्यापैकी ज्याची चूक झालेली असने त्याला दुसऱ्याने सांगितले ना. कि कम्युनिकेशन मूळ काय होत की जी चूक झालेली आहे त्या गोष्टी जास्त लक्षात राहतात, की तिथे सोल्युशन पण निघतय ते सोल्युशन जसं म्हणजे कधी कधी काय होतो की फेल्युअर जरी आलेला असेल ना एखाद्याला तर एखाद्याच्या सपोर्टमुळे न, तो भरपूर काही बदलून जातो त्यावेेळेस.
बरोबर हाय, कारण काय एकमेकांचे विचार घेतले ना. कि, आपोआप अजून काहीतरी आपल्याला नवीन मिळत जा
आणि माणूस भरपूर मोकळा होतो त्याने, जेव्हा पण समोरासमोर व्यक्तीशी एखाद्या व्यक्त होतो ना. त्यावेळेस भरपूर फरक पडतो.
आताच बघा आपणच बोलता बोलता बऱ्याच गोष्टी मेकिना, सांगतोय.
त्यांना प्रश्न पडतो, पण एकदा सुरुवात झाली की तो एक सिलीमी टाइम कावल घेऊन जातो हे आपल्याही लक्षात येत नाही, असं आहे. म्हणजे, बोललं तर माणसाकडे खूप असतं. पण माणूस सुरुवात नाही करत तशी.
खरंच आहे म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे, फक्त आपण करत नाही आहे. असेल. किंवा मग असा पण एक उपाय करू शकतो आपण. हम्म, ज्या खोलीमध्ये आपण काम करतोय. ज्या दुसऱ्या खोलीमध्ये मोबाईल ठेवायचा सरळ. अस, ते पण होऊ शकत, हे तिथे थोडीशी मर्यादा येईल कारण का एका रूमधून काम सडून परत दुसऱ्या रूममध्ये जायचं. मोबाईल घ्याला. तर तिथे कुठेतरी थोडस आपण ते, हळू हळू हळू म्हणजे एकदम नाही होणार कमी पण मग हळूहळू तर, बदल होऊ शकतो.
बरोबर आहे, पण मोबाईलपासनं म्हणजे हे एक, प्रयोग करूनच बघितल पाहिजे. कि याच्यापासून आपण जर लांब राहिलो तर आपण किती चार गोष्टी वेगळ्या करू शकतो.
करू शकतो.
आणि त्या चार गोष्टी केल्यामुळे आपल्याला किती आनंद मिळतो.
आता बघा आपल्याला लहानपणी कुठे मोबाईल वगैरे काहीच नव्हत. म्हणजे अगदी अ कॉलेज संपत आल तोपर्यंत मोबाईल नव्हता. पण तरी आपल कुठेच काही अडल नाही.
आडल नाही, बरोबर आहे ना.
पण मग आता लहान मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल लागतो.
मोबाईल लागतो बरोबर आहे.
काही असो
हम्म हम्म हम्म
ऍक्च्युली आता बिझनेस आणि कम्युनिकेशन्स मुळे ना
की मोबाईलचा वापर होतो जास्त, पण काही ठराविक ठिकाणी आपल्याला तो टाळता पण येतो. की हम्म हम्म हम्म बरोबर आहे. बरोबर आहे ना.
कामाच्या ठिकाणी ठीक आहे.
हम्म हम्म हम्म जेव्हा आपण समजा चार मैत्रिणी एकत्र जमलोय आणि फोन आलाय. जर तो गरजेचा नसेल तर तो आपण टाळून आपल समोरासमोरच संभाषण कंटिन्यू करू शकतो.
कारण एकत्र येण हे खूप कमी झालय आता. त्यामुळे मग जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण वेळ दिला पाहिजे.
मोठे काय आणि लहान काय, सगळ्यांना आता मोबाईल लागायला लागलेत.
हम्म बरोबर आहे.
जे घरात सगळे एकत्रित जरी बसलेले असले ना सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो. म्हणजे घरातल्या माणसांच्या संख्येपेक्षा, मोबाईलची संख्या जास्त राहते घरात.
बरोबर बरोबर.
चालेल म, तुमच्याशी बोलून खूप छान वाटल ताई.
बरोबर आहे. आपले असेच दोन दोन चार कॉल आता तुम्ही मला मला मी तुम्हाला करते. जेणेकरून तुमचेही टास्क कंप्लीट होऊन जातील ह.
चालेल चालेल ओके च बाय.
बाय.